हॅलो.
आवाज येतोय का वहीनी हॅलो. बोला.
काय करताय?
काही नाही झोपली आता.
होय.
हो..
हम्म हम्म.
आता ही झोपली की काम आवरायची.
हम्म. ते तर आहेच मी पण आता माझ्या मिस्टरांच्या कडे दिल त्याला मला तरी घेऊन जातो काय हा.
अ काम आवरू देतो का मग किरडतो अस. कामा आवरू देतो म्हणजे आवरायला वेळ देतो की रडतो सारखा.
नाही आवरते मी सगळ त्यात का एवढा विषय नाही सोडा आता झोपून उठलाय ना तो दिवसभर.
हा हा.
मग आता म्हणलं जरा झोपून म्हणजे खेळू दे बाहेर जाऊन म्हणून त्यांना म्हणल घेऊन जा जरा बाहेर.
हो आणि गावाकडे कस माणसं असतात ना. त्याच्यामुळं पोरांना करमत. खेळतात राहतात.
हा आ.
शहरातलं तसं काही नसतं ना म्हणजे आजूबाजूची पण तेवढ्यापुरती कामापुरती. येतात जातात बस मग दारं बंदच असतात.
हम् हम् तुम्ही अपार्टमेंट मध्ये राहता का.
ते आहे बिल्डिंगच पण ज्याचे त्याचे घर आहे तिथं राहतात वरच्या ताई कधीतरी येतात त्या प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे त्या सारख्या खाली येत नाही.
हा हा
त्या खाली आल्या तेव्हाच थोडस बसतात पाच मिनिट परत जातात. आणि घर मालक इथ हो आणि घर घर मालक दुसरीकडे राहतात. त्यांच्या रूम आहे ठेवलेल्या पण मुलं एज्युकेशन करतात मग ते मुलांजवळ राहतात. मग सॅटर्डे संडे येतात. हा
हम्
बाकी दिवस असं नाही येत ते.
बोलायला वगैरे कोण नसल तरी आणि टेन्शनच येते नाही.
टेन्शन येत म्हणजे अस समोरची बोल येतात पण जेव्हा ते फ्री होतात बाहेर निघतात. आणि आपण निघालो मग तेव्हा मग फणस गावाकडे कस आपण होऊन घरात जाणं एक एकमेकांच्या किंवा बोलणं असत तसं नाहीे तस नाहीये मग त्यांच्यामुळ पोरांना पण हे नाही होत ओळख नाहीयेत. आणि कॉन्फिडन्स येत नाही असं घाबरट होतात पोरं हम्म
होम
असं होत कधीतरी मी जात. ते आम आमच्या घरी निगडीला पण ते सारखं नाही ना. कधीतरी एखाद्या रविवारी जायचं असं होतं.
जरा म्हणजे मुंबई पुण्यापासून लांब आहे का?
अ नाही हो म्हणजे मी तुम्ही ऐश्वर्या वहिनी ओळखत ना?
हो
हा मी त्यांची जाऊय
होय का हा हा
तर मग आम्ही इकडे देऊला राहतोय दोघं आणि आमचे स सुसासे दीर निगडीला राहतात पुण्यातच
होय
हा
हा हा
तर मग आम्ही घरी बघत तर शनिवारी रविवारी जातो. जेव्हा सुट्टी असेल यांना. तेव्हा जाऊन येतो. तिकडे छान खेळत ते माणसं आहेत, तिकडे आणि त्या बिल्डिंग मधली माणसं सगळी चांगली अस. म्हणजे जुनी बिल्डिंग आहे ना, तर जुनी ओळख आहे. त्याच्यामुळे येऊन जाऊन सगळं आहे अस.
हा हा होय जरा ओळख असली म्हणजे कस बरं होतय ना. जायला करायला. कोणाच्या पण जायला येत जरा सारखं सारखं. आता गावाकडचं वातावरण तेवढं छान आहे म्हणजे असं कोण पण कधी पण येते जातय.
हो येते जाते, मुलांना घेतात, मुलांशी खेळतात असं. ते मग मुलांना पण असं एकटे एकटं जाणवत नाही. खेळतच चांगली मुलं.
होय तेच बरं, म्हणजे कस सवय होत्या ना मुलांना बाहेर फिरायची म्हणा, किंवा बोलायची मेन तर धाडसी होतात भरपूर.
हम्म हम्म. धाडशी होतात. ते असं काय होते मध्येच मला काही कळतच नाही. कट नका करू वहिणी फोन
हा
हा ते मध्येच ना डिस्कनेक्टचा मेसेज येतो.
कसं काय?
काय माहिती कळत नाही मग कॉल तसच ऐ वाजत राह होत राहतात पुढे पुढे जातात मग हे तसच झालेलं. हो. आणि अस विषय कुठल्या तर बोलायच अस काही बंधन असतं ना, असत का?
अम असं काही नाही. आहे म्हणजे मी मोस्टली असंच बोलली आहे. सगळ्यांशी तर आता हा पण एक विषय झाला ना की गावाकड शहर.
हो हो हो हं. हम्म.
म्हणजे पर्सनली काय असं बोलायच नाईये पण अ पर्सनली म्हणल तर मुलांच वगैरे आपण हे बोलू शकतो.
बोलू शकतो हो हो म्हणजे ज्याच्यातून आपल्याला नॉन नॉलेज मिळ त
हा आणि ज्याच्या मुळ त्यांना पण माहिती पाहीलेना ह्या गोष्टी पाासून त्यामुळे हे चालतं एवढं
अस तेच मला कळत नव्हतं म्हणजे नेमका ह तिथं दिलेलं होतं ना प्रवास आणि फक्त काय म्हणतात रेसिपीज वगैरे असं
हा. पण चालतय सोडा मी आता म्हणजे काल माझा पूर्ण दिवस सगळा रेसिपी सांगण्यात तुन गेला होता. रेसिपी आणि वट पौर्णिमे तो विषय चालू होता. शेवटी शेवटी तर मी वैतागले म्हणजे जे ते कॉल करेल ते नुसत वटपौर्णिमे चा विषय आणितर रेसिपीचा विषय रेसिपी दरवेळी चेजेस होत्यात. खर तरी पण सारखं तेच तेच बोलण
हो हो हो ते होता. अस
आता मग बाळाला वरचं फिडिंग चालू केलं का म्हणजे दूध वगैरे वरचं
त्याला मी घालत होते गुटी वगैरे पण तो खातच नाहीये हा जरा प्रॉब्लेम चालू हे जबरदस्ती घालायच म्हणल की ज त म्हणजे चिडचिड कयलागत करतात ना म्हणून मी भिऊून त्याला घातलंच नाही आजु जे स्टार्टिंगला म्हणजे पाचवी पुोजल्यानंतर अ आम्ही घालतो. खारीक वगैरे उगून पाचवी दिवशी
हम्म हम्म.
कळत होत ते त्याला मग ते एकदा बोट साफवल फक्त म ते जरा मिटक्या मारत तेवढं खाल्ला बोटा तेवढ त्यांतर मी डेलीमध्ये महिना झाल्यानंतर त्याला गुटी चालू केली. खरं चालू केल्यावर तो खाईनाच
हा.
म्हणताना मग मी घातलंच नाही त्याला परत म आता लागलीए घालूया म्हणून.
हम्म.
खरं आता बघूयात काय काय होतय.
हो.
हा ना, तो खाल्ला तर करायला बरं वाटतयं ना, नाही तर नाही खाल्ला कीं मग ते वेस्टच. आणि सगळं खारीक, बदाम वगैरे अस तर त्यामुळ जरा हेवी पण आहे ना ते.
हो हो.
हूम्म.
हीला पण तसच झालं, ही सात महिन्याची होती ना तेव्हा मी माहेरी गेले मग आमच्या काकू आल्या होत्या ति तो आईने उपमा केला त्यांना. तर, उपमा जरा तिखट अस आमच्या विदर्भ साईडला तिखट जास्त खातात. कोल्हापूर सारखं तर अ तिखट होत त तर काकुनी हिला चारला इनी खाल्ला, तेव्हापासून हि गोड खाईनाच. इला तिखटं असं नुसतं, वरण भात घातल्यान त्याच्यात भाज जी नाही घातली की, ती खाणारच नाही.
होय.
हो, मग नुसतं तिखट आणि नाही हो पण इला ना आता त्याचा त्रास झाला ना तिला शीच येत नाहीय तर कडक, कडक कस? मग डॉक्टर बोलले तिचं तिखट पूर्ण सध्या बंद करा. आणि हे दिवस तर तिला अजिबात तिखटही देऊ नका, भाकरी नाही, चपाती नाही, काहीच नाही. नुसतं वरण भात द्या पातळ पातळ करून, खिचडी पातळ. असच द्या तिला अजिबात ति तिखट खाऊ खालू नका हं, म्हणजे सातव्या महिन्यापासून तिखट हो.
हा हा ते तर आहे क एक वर्ष तर व्हायला पाहिजे जरा
मग ते सातव्या महिन्यापासून तिला बांदलं ते
हम् हम् होय हेवी होत जरा.
हेवी होत आणि ती आतडी जरा हो आतडी जरा मऊ असतात हो ते खातच नव्ह पण तिला मिठाची तिकटाची च चव हे झाली तिला अ हो हां हां साधं तिला नकोच झालं मग
एक म्हणजे एकदा काहीतरी सवय पडली नाही कि मग तेच नुसता मागतात मुलं पण
हो आणि मग खाल्लं नाही की आपल्याला वाटत जाऊ दे ना ते खाता येत मग ते तरी पोटाला देऊया तिच्या
होय
त असं होऊन होऊन